हो, काय चाललं ताई? नमस्कार ताई काय चाललं?
काही नाही, म्हणजे तुम्ही कश्या आहात?
हो, म्हजे काय चाललं तुमचं आवरलं सकाळी काम
हो, काम वगैरे आवारले लवकरच आवरतो.
हो, ना हाे, बऱ्यापैकी क आता पण अ सध्या अ आपल्याकडे म्हणजे आहे. जे आपल्याकडे गाईचं जे दूध मिळत म्हणजे शहरामध्ये आणि खेड्यातल्या दुधाचा किती फरक हे, आणि म्हणजे ती चव लागत नाही, आहे कि नाही किती भेसळ वाढली
आणि विषय हा आहे की गावाकडे दूध स्वस्त भेटतं शहराकडे दूध खूप महाग भेटत
हो ना खूप महाग मिळत आणि ते हो ना आणि ते दूध ह खवा वगैरे बनवतात त्याच्यात पण किती पिस तसग इकडे नाही का खेड्यामध्ये नाही बर का खेड्यामध्ये म्हणजे माहित असत ना हा तस शहरात आपल्याला माहित नसतं ना कोणाकडनं दूध आणलं कोणाचं नाही काय पावडर मिक्स केलीय का काय काही समजत नाही
दुधाचे पण खूप अ दुधा दुधापासून माणूस
ह
सगळंच वस्तू करत ना म्हणजे झालं पनीर वगैरे
हो हो
तूप वगैरे आणि दूध गावाकडे कस घरगुती गाय असत तूप वगैरे खूप मिळत म्हणजे ना कस
आणि ते घरगुती तूप असतात मग ते छान असतात अ शहरात जर तूप घ्यायला गेलं ना तर त्याच्यात ाडा मिक्सच निघून जातात नाही तर थोडासा कलर तरी निघेल अस होऊन जात जे शहरात म्हणजे शहर जे आहे ते आधुनिक तिकडे नेणार आहे आणि खेडेगाव जे आहे ते आधुनिक तिकडे नेत पण मग ते उशिरा नेत ते आपल्या श म्हणजे खेड्यातलं जीवन हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आपल्या म्हणजे मानसिक आपली जी हेल्थ आहे ती शांत असते खेड्यामध्ये नाही का शहरामध्ये नुसतं वचवच नुसतीच वर्दळ नुसती धावपळ आजही झालं उद्या तेही झालं तस खेड्यातलं नाही निवांत जीवन आहेत अस काच हो शांततेत सगळं नाही का होईल करू बघू तस शहरातल्या लोकांना दम थीर नाही राहात लगेच हे झालं हे झालं पाहिजे ते झालं का ते झालं पाहिजे ह ना त्यांच्या पुुढे कामांचा असा नस्ट असते कस खेळातले माणस होईल आज नाही उद्या होईल होईल अशा विचाराने चालतात
ते तर आहे म्हणून तर गावाकडे लोक जास्त करून पळतात सगळे
हो ना गावात एक झाड लावलं चिंचेचं फक्त गावाकडेच पळाले होते हो कारण माहिती आहे ना कसं काय होईना आपला उदारनिर्वाह होणार आहे शहरात कोरोना आला तेव्हा काम बंद कोणाकडे कोणी कोणाकडे जातही नव्हते
हो तेच तर
ह उदारनिर्वाहाच काही साधन नव्हतं तस खेडेगावात कस स्वतःच्या घरी स्वतःची शेती करून पण करता येत हो
हो सगळ्याच गोष्टी
आता शहरामध्ये इथ खेडेगावामध्ये कस आरोग्या संदर्भामध्ये पीएससी सेंटर असत तिथे कमी पैशांमध्ये दवाखान्यात आपले उपचार होतात तस शहरामध्ये खाजगी दवाखान्यातच जायचं आणि खाजगी दवाखान्यात अवास्तव खर्च होतो आपला थोडाफार दुखणारच आहे माणूस आहे म्हटल्यावरती थोडाफार आजार पण राहणारच आहे पण खेड्यामध्ये पीएससी सेंटरला जाऊन पण उपचार होतात जर काही फारच मोठे आजार आहेत तर मग त्यांना शहरात यावं लागतं इथे गरोदर मातांना किती सुविधा मिळ तात खेड्यातल्या बायांना. त्यांना पहिल्या खेपेची गरोदर नोंदणी असली तर त्यांना सहा हजार रुपये मिळतात तस शहरामध्ये ही सुविधा मिळत नाही ना हम्
नाही ना मग तेचतर गावाकडचे लोक गरीबी आहे ना गावाकडे
हो हो
मोकळं जीवन हाय पण गरीबी खूप आहे ना
हो
त्यामुळे ही देणं गरजेचं आहे अन दिलं पाहिजेच
दिलं पाहिजे हो कारण तो बळीराजा आहे म्हणून आपण आहे नाही का शहरातले
तेच आता बघा पाऊस वगैरे नाही त्या शेतकऱ्यावरच आपलं सगळं डीपें पेंड आहे ना
हो ना
आणि तुम्ही बोलता भाज्या महागे आज काल गवार वगैरे तर हे पाऊस न येण्याचेच कारण आहे ना सगळे
हो तेच तर केवढं कडक ऊन आहे आपल्याला एवढा चट का लागतो तेव्हा त्या शेतातल्या मालाला किती चटका लागत असेल
अहो तेच तर होतोय खर विषय मग आता पावसाळा चालू आहे तरी किती उन्हाळा सारखं पस्तीस चाळीस वर ऊन जातंय
हो हो तेच तर आता काही लोकांनी नेहमीप्रमाणे तांबड्याचे पिकं लावलेत रोप लावलेत पण ऊन इतकंय ना पाणी त्याला देऊन पण ते पाणी पुरत नाही जमिनीची तहान इतकी वाढलेली आहे हे पाणी पटकन जिरून जातंय रोप पण अशी पिवळी पडायला लागली आणि मग आता ही रोपं जळाली का दुबार लागवड करायला परत शेतकऱ्याला किती खर्च आहे आणि मग तांबाट्याचे मार्केट वाढून जाईल तेव्हा
आणि महाराष्ट्र शासन प्रत्येक गोष्टीचा पैसा देतं पण शेतकऱ्यांना एवढा पैसा नाही पुरवत
नाही नाही हो ते पण आहे खरं आहे
ह ह तेच तर
पाय वास्तविक सरसकट कर्जमाफी म्हणत होते पण ती पण नाही दिली नाही तर तेवढाच त्यांना आधार होऊन गेला असता. तेच.
दिली पाहिजे का काळाची गरज आहे.
गरज आहे ती हो ना. आता कांदा कांदा कांदा किती कांदा लागवड केली लोकांनी. आणि मार्च महिन्यामध्ये एक पाऊस झाला. तर त्या पावसामुळे त्या कांद्याच्या ज्या रोपात आहे ना ते रोपात पावसाच, पाणी गेलं तर कांदा किती सडून खराब होऊन गेलं शेतकऱ्याला तो कांदा काढावा लागला नाही तर आता उन्हाळा कांदा साठवला तर असत आणि अं जून जुलै मध्ये जर काढला ना तर त्यांना, चांगले पैसे झाले असते पण आता ते पण नाही. निसर्गापुढे ते हदबल झालेत एकदम. ठरावीक अस काळ नाही राहिला ऋतूचा हो ना. ठरावीक काळ राहिला नाही नाओ मागच्या वर्षी सहा मे पासून पाऊस सुरू झाला. तर जवळजवळ आपल्याला चार महिने पाऊस पुरवला तो आता मे. पण गेला जून पण संपत आला तरी पाऊस नाही, सांगा बरं.
तेच तर.
फिक्स नसल्यामुळे त्यांना पण समजत नाही ना. नेमकी कोणत्या वेळेस काय करावं म्हणून. हो ना अवघड होऊन गेलं. अजून काय म्हणतात तई?
माणूस जसा बदलत चाललाय तस सगळी परिस्थिती बदलत चालली.
होणा, तू पण बदलत चालली नाही का? तोच प्रश्न पडतो आता कि, आपण आपल्या वेळेस कस पावसाळा आहे. आपल्याला माहित होत की जून - जुलै ऑगस्ट- सप्टेंबर पावसाळा असतो हो क नाही ऑक्टोबर- नोव्हेंबर. डिसेंबर- जानेवारी हिवाळा आहे. फेब्रुवारी ते जून म्हणजे मे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत आपल्याला. उन्हाळा आहे. हे ऋतू आपल्याला माहित होते पण, आताच्या पिढीला आपण सांगायचं काय. ते म्हणतात फेब्रुवारी य काही सांगावतेच समजत नाही आताच्या पिढीला. सगळंच ऋतू बदलत चालले. हे शहरात झाडांची कत्तल झाली आहेत, ना ते ती एवढी कत्तल एवढ्या प्रमाणात नको होती ह कि नाही. त्यामुळे त्या निसर्गावरती किती परिणाम होता. नाही, हो ना. आपण म्हणतो शर शर शर शर सगळे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचे दुष्परिणाम पण आहेत तसे आहे की नाही.
खूप दुष्परिणाम आहे, आपल्या नुसत बोलायला आहे सर सर. शहर शहराच्या ठिकाणी राहिलंच नाही.
नाही हो ना पहिल्यासारखं राहिलच नाही काही. आपल्याला वाटतं तिथे खूप पण होणार. पण शहरात शिक्षणाचा फायदा आहे बरं का.
हा पण या सगळ्या गोष्टीला का कारनी भूत तर माणूसच आहे. हम्म.
तेच तर एका बाजूला तू उन्नतीकडे चालला तर एका बाजूने अधोगतीला चालला असंय.
हम्म तेताय.
तेच शहरातले मुलं खूप पुढे आहेत.
खूप पुढे गेले.
हो हो अस खेड्यात.
आणि गावाकडचे महागे राहिले कारण की. गावाकडे पैसा नाहीये ना शेतीत काही होत नाही हे नाही पिकत नाही. ते नाही तस नोकरीवाल्यांच कस आहे न ोकरीला गेलं म्हणजे पैसा येणारच तिथं काय पिकवायचं थोडी तिथं काय करायचं.
नाही तेच तर तुमच. रोज भरला तुमचे पैसे खरेके नाही.
खरे तेच विषय तस गावाकडे नाहीये ना गावा. तकडे जेव्हा शेतात पिकल ते विकल मावलाला भाव भेटल. तेव्हा आज पैसा खरा.
दिसतोय.
अवघड परिस्थिती हाय याज्यावर काहीतरी उपाय निघाला पाहिजे सरकार तर काय करू शकत नाही आप?
नाही आपणच काहीतरी केलं पाहिजे.
चालेल ताई टाइम संपलाय.
हो हो चालेल ताई